हम
काय करस.
आ
करा दा
टी वी बघालोय.
हे काय तुला बोलाय काय त्रास होतंय. म्हणजे बोल, बोल बोलते चालतय असं म्हणते.
हॅलो? काय करालयास?
टीव्ही बघायलय. छ गणपती पण तू काय करल्यास?
मी कामं करून जेऊन आता बसलो.
काय कामं करतीस? एवढंच तुला चार तास लागते करायला.
करायला पाहिजे ते बाळ पोचल
ज ज ज माझ कुत्रे गेल्यात तर दोन तीन कॉल वाया गेलीत.
काल काल जेवुण तुला केलत की नई काल काय परवा कालच केलेल की सकाळी ते माझी पूर्ण पाच मधले एकच झाले चार कॉल वेस्टच गेलेत ते
माझं पण की आता चार कॉल व्यस चार पाच कॉल असच गेल्यात त
झिरो सेकंड झिरो सेकंड
होय.
आहे कनेक्ट व्हायचं अवघडहाय आता जरी मी तुला मगाशी कॉल केलंत त्यावेळेस लगेच आपोआप कट झालं कसं काय
माझं पण कट झालं की मग
पण तुझं निदान सात मिनिट सेकंड वर पैसे असतात ग ऐशी जर दहा मिनट झाल. झालं तरचं
हम्म आम्हांना तर काय माहीत नाई बाई य
तर एक पन्नास चाळीस असं काही तर देत असतील.
हा हा
मग माझ एकच दहा मिनिटात हाईत बाकी सगळे झिरो सेकंडचेयेत.
एकच हाय माझ पण एकच हाय की आणि नंतर दोन तीन तीन तीन मिनटाचे आहेत कॉल
हे करायचं तेवढं कोण कोणा करायला म्हणजे कोण पण म्हणलं की बाई कर म्हणून मग त्यांना म्हणायचं मी पण तुला दहा मिनट बोलतो तू पण माझ्या शी दहा मिनिटं
हो मग परवा एक तस झालं की एकटी पोरगी नाशिकची केली आणि परत आणि केलीच नाय ती केलती की,
ओळख तुला
ओळखच काय काय गं आता ग्रुप मध्ये हाय म्हणत्या न त्यानंतर घेतात नंबर आणि करत्यात.
होय.
होय तसं पुण्याची एकटी केलती मला
अहो मला कोण केलं नाय अं हं
पण मी दहा मिनिट बोललेले की एक एका टास्कवर एक झालत तिच्याबरोबर दहा मिनिट बोलून
आणि तुझ?
माझं पण झालं की दहा मिनिट
हम्म ह तेच गं म्हणून म आलं त्यांनी स्वतः हुन नंब बरं घेतलेला का तु घेतलेलीस
त्यांनीच कॉल करतात मला मॅडम मॅडम बोलत्यात.
बोलायला वे वेळ आहे काय मॅडम म्हणून विचारलीत.
पर्सनल व्हाट्सअप ला मेसेज केलेत काय आधी
नाही -नाही कॉलच करत्यात डायरेक्ट
ह्याच्यावर कार्यावर
नाही -नाही साधा कॉल करतात पहिला मग कार्यावर करत्यात
हम मला अननोन नंबर आला तर मी उचलतच नाही चार वेळा का करणात मागत
मी उचलतो बाई हे कार्यासाठीच की आता ग्रुप असले तर झालं नवं मग कार्या ग्रुप पाहिजे नवं मगच कॉल करायचं
काय माहित ते ग्रुप वर तर ऍड हो म्हणलंय मॅडम
तेच मग पिंकी पण पिंकीचं पण आहे नाही मग तिला पण सांगितलोय मग तिला अजून टास्क नाही आला आणि
मग पिंकी असली तर मग पिंकीला पण घ्यायला लाव की ते नाही मला पिंकीची जी ती दिदी गौरी दिदी आहे ती बी सी केलती -बघ ती
हा
ती आता एम सी एला जेजे मग तुमलाय का आहे का जयसिंगपूरला
होय जयसिंगपूरला आहे म्हणथ
जेसिंग पूला म्हणजे जे जे मगदुमलाच असेल पिंकीचा नंबर अस तर म नंतर सेंड करतय
हा हा
आणि तिचं पण टाासक असलं तर त्याच्याशी ण बोलूया थोडस ह्या नॉर्मलपेक्षा
अगं टाचक नाही तिला अजून आलंच नाही
ती ऍप डाउनलोड केल्यावर आपोआप आलेल असते
अपडेट मारल्या रिफ्रिजर ते काय केले आता रियालने हा
व्हॉट्सअप ला मेसेज आलता काही पण
इला आलने
तुला म्हणजे नवीन प्रोफाईल टास्क कं्प्लीट करा म्ह
मला पण काय आलं नाही मला ती पुण्याची कधी कॉल केली मिळतय तेताव्हाच मला कळाल
हा हा
अपडेट कर म्हटली
मग मी तुला पाठवलं माहितीे का
हा त्याच्या अगोदर माझ तिच्या्या बरोबर काल कॉल झाल त
मी तेव्हा स्टार्ट केलत ग माझं
हा त्याच्या अगोदर माझ कॉल झाल
हा तेच मग मला वाटलं मीच स्टार्ट केलं मग तुला पण पटकन पाठव दो हे सर मला काही ते बघितलंच नाही गर सर आणि पाठवलेलं मी असं जास्त बघून हा सोडलेलो मग सोनी पण मला कॉल केली त त्यावर मी म्ह ी डालोड शि परत दोन दिव तीन दिव मग तेव्हा मला ते सांगितले की अ आम्ही करालोय म्हणून
हा हा
डाउनलोड केलो मला टास्क आलेले ऑलरेडी
माझ पण मी अपडेट मारल्यावर राहिलीत की लगे
अपडेट मारल्यावर हा याच्यात मग मी काय डिलेटच केलतो मग डाउनलोड केल्यावर लं
हा
हम्म तेच आता पाच मिनिटं झाल्यात पुढच पाच मिनिटं म्हणजे पुढच्या दहा मिनिटं तुझ्या तूकर मला
अगं हे तर दहा मिनिट होऊ देत मी करते थांब.
थांब कट करू नको हे. ते धाव देत मग त्यानंतर तू कर, मग मी करतो असं करूया.
तू उचल बाई, मझ तसच वाया गेलीत आता.
उचलतय ग इथं का नेटवर्क म्हणजे दादा गेला ना मग अशी त
हा मग तू उचलली नाहीस माजून म्हणून माझं दोन तीन गेलं तसंच.
दोन तीनदा कशाला केलीस मी तुला कन्फर्म सांगतो आता कर म्हणून मगच करतेस ना.
होय मग अशी कर म्हंटलीस आणि, मग मी केलो तर लागाय नाही मग ते. मग आता पण तस झालं तू उचललीच नाहीस. म्हण मग अे केलते की तू. कर म्हणलीस पटकन कर म्हणून त केलत की.
ते तू कट केलीस ग मी कुठं केलं.
झालं ग ते कट झालं ते टायमिंग झालं की कॉलच.
हम्म हम.
हम्म. हां मग असं चालू असू दे मग, मी करते दहा मिनिटांने कट करून, नाही तर तू कट कर मी करते.
हे मी क दहा मिनट झाले की माझा मी कट करतो. हम् खप. ज्युलस.
नाही अजून.
ह का का लेट झालं की?
जागेले त.
हम् ह.
हो.
कॉलेज कधी स्टार्ट होणार तुमचा?
काय मी तो ते कॉम्प्युटर क्लासला जर लावायचंय मग ते बघायचं आता. घर प करुन आलंय कि तवाच. दोन हजार सत्तर.
एम कौम ला? आणि श्वेता करडे काय करायला?
ती एम ए करणार आहे वडत तुमच्या कॉलेजमध्येध्ये.
का त्यांच्यामच्या कॉलेज मध्ये एम ए न?
आमच असत तर मग आमच्या केली असती, की नाही म्हण तुमच्या कराल्या.
तुमच्यात नाही आहे एम ए? एम कोम आहे.
होय.
हा म्हणून ती छान आया पण आमच्या कॉलेज एम ए केले वाटते. ते गच.
तेची
हम् काही एक्स्टर्नल केलं तरी चालत रेग्युलर. ेग्युलर लेक्चर पण,
नसतंय एमकॉमच पण नसतं, आठवड्यात ना दोन तीनदा एवढंच असतं.
होय मग बरं झालं कि मग काय पास काढत बसायचं नाही.
काढायचं की आता कॉम्प्युटर क्लास लावल तर काढणार की.
हम्म. कम्प्युटर होय डेली जायला मग ती कॉलेजच पास लागते कॉलेजच्या कुणाकडे.
होय मग तसंच काढायचं कॉलेजच्या बोलापैकी
हम्म तुमच्या क्लासमध्ये सगळे लावत अरे हॅलो बा ह